हं. काय करालय झालं जेवण?
होय आवरलं आत्ताच आवरलं, तुमचं? हा आवरलं तुमचं?
जेवूनच बसले, होय आवरलं.
हं.
घरा, काम आवरली सगळी?
होय आवरली की.
हॅलो.
हा आवरली काम, आवाज येत नाही.
हा-हा, पुन्हा आज स्पेशल काय मग असं, वेगळं बनवलंय का नाही?
नाही अजून बन थोडं बनवलंय, थोडं बनवायचंय उन्हाळी मळून. हॅलो.
हा-हा.
हॅलो.
हा-हा.
तुम्ही
त कि उन्हात जास्त नाही अजून बनवातंय. उन्हामुळे जेवण पण जास्त जात नाही ना.
हा होय, पाण्यान-पाण्यानं जास्त हे हो.
होय पाणी, जेवढं गार पिल तेवढं बरं असते ना?
होय.
हम्म. संध्याकाळच स्वयंपाक करायचं म्हणजे जीवावर येते तेवढं गरम
होय, गर गॅस समोर उभा राहू वाटत नाही.
हा त्यामुळे काहीतरी हलकं- फुलकं करून खायचं रोजच्या रोज. ह्म.
होय काय ते वेगळं स्वीटकॉर्न बीन.
हा, बनवलेलं काय?
होय परवा पासून बनवलेली.
हा-हा-हा, कसे बनवलेलं.
अ ते स्वीटकॉर्न उकडून घेतलेले हॅलो-हॅलो.
हा-हा-हा बोला ऐकू येतंय बोल हा बोल की.
कांदा टमॅटो चाट मसाला.
हा-हा. हा म्हणजे स्वीट कॉर्न वाफवून घ्यायचे का उकडून? हा.
वाफवून घ्यायचे हा-हा. आणि त्याच्यात चटणी मीठ चवीनुसार चाट मसाला. कांदा वगैरे थोडीशी कोथिंबीर.
ते हे करायचं का हा-हा-हा ते साधं आपलं हलक अस हे होतंय.
हलक हा पोट भरल्यासारखं पण होत. आणि वेगळं काही तरी.
काही तरी ट्रय करत आता भरपूर बाजारात आणि स्वीटकॉर्न भरपूर आहेत ना. आणि हे स्वस्त पण असतील हम्म-हम्म.
आहेत.
आणि मुलांना आवडते ना असं वेगवेगळं काहीतरी चटपटीत पाहिजेच असते.
काही तरी बनवली. हा.
आणि मग त्यामध्ये काय वेगळं असं काय कोथिंबीर लिंबू पण घालतय काय?
लिंबू पण घालतय फरसाणा थोडा चवी टेस्ट येतय फरसाणांना पण. थोडे घातलेलं परवा हा.
हम्म छान आणि ते अजून काही भरपूर करतात ते स्वीटकॉर्नच पण? स्वीटकॉर्नच ते चिला बर्गर म्हणजे पोळी भाजल्यासारखं. हे डोसा टाईप.
हा ते पण डोसा टाईप पण करतात होय. ते काय केलं नाही फक्त तेच क
हा-हा हे प्रकार वेगवेगळे असते ज्या त्याचा त्या म्हणजे रेसिपी वेगवेगळी असणार प्रत्येकाच्या.
त त्याचा चिवडा पण करतात.
मिक्सरला हे करून काय असं हम्म-हम्म.
असं आपण उकडून घ्यायचे त्यात तेलात जरा थोड्या वेळ परतायचे त्यात कांदा जरा टॅमॅटो जिरे मोहरी घालून त्यातच असं हे करायचं छान लागत. पण फोडनी दिल्यासारखं ते पण चव छान लाग ते.
हा-हा ते बघते ट्राय करून एक दिवस. स्वीटकॉर्नच कसं पटकन पण होते ना श शिजताय पण लवकर वेळ पण लागत नाही.
वेळ लागत नाही आणि आता सीझनलाच भेटत ना इतर वेळेला नाही मग.
होय आता उन्हाळ्यात जरा कमी असत तर पावसाळ्याकडे जरा जास्तच येत.
जास्त असते पण तेव्हा कसं पोट बिघडणं हे ते असणे असतेच ना लहान मुलं खातात ते जास्त पावसाळ्यात हे असते.
हा आणि आता काय हलका आपलं आहार घेतात त्यामू वेगळां खाल्लं आस खाल्लं की पोट भरत
वेगळं, बाहेरच खाण्यापेक्षा अ घरच ब, होय घरच काय केलेलं बरं पडतंय.
होम मेड कधी पण चांगल.
हो
हम्म, आज म काय स्वीट? काल साजून काय काय बनवलंय?, हा ते वाळव वगैरे हे
भाकरी पण होती तिची, लाह्या पण करतात भाकरी पण बनवतात.
हा हा म्हणजे
हम्म
काल ते वाळवून
हा मका वाळवून त्याच भाकरी पण बनवता येतात, दळून, हॅलो
ऐकू येतय.
हा भाकरी पण बनवत्यात? छान लागते की आपल्या ह्याच्या रेग्युलर, अ भाकरी पेक्षा पण चांगली लागते.
अ पीठ चिकट असेल ना ते, बनवताना अ होतय काय व्यवस्
होय, होत्यात की व्यवस्थित होत्यात. जरा असं पिवळ्यासर असतात म्हणजे
हा त्याच तर सीट पंच कलर
हम्म, कलर हा कलरनुसार पिवळा होतात चांगल्या लागत्यात त्या त
हा हा नाही बघायला पाहिजे, वेगळा पण आपण काय रोज अ ज्वारीची ची वगैरे खातोय, चपाती आणि ज्वारी, हा ते वेगळ काय ते मक्याचे वगैरे
ज्यांच्याकडे भरपूर असतात ते मके घरी त्यांच्यात असत्यात ते, तेच दळून आणत्यात तेवढं हे करायचं म्हणतात आणि दळून आण तेनच अ ते भाकरी घालत्यात त्याच्याच.
नाही छान लागत असेल ते पण, ते ज्यांना सवय ती अ खात असतील ना.
खात्यात होय, टेस्ट वेगळी लागत्या काहीतरी.
हा अस ते गोड, गोडसर लागत असल थोड.
हा, गरम गरमच छान लागतय ते.
हा, तर थंड झाल म्हणून त्या कडक होत असतील.
कडक होत्यात जरा, गरम-गरमच छान लागतय.
हा हा
हम्म
नाही वेगळं काय तर, प्रत्येक भागातच वेगवेगळं असतंय ना. नाही आता तेच म्हंटल बघूया विचार तुम्हाला तुमच्याकडे रेसिपी असतात ना, तेव्हा म्हंटल बघूया विचारून. काय केलं नवीन तर, सांगते की तुम्हाला. ट्राय केलं तर, आधी ट्राय करते मी हे मी पण एकदा हे बनवलेल ते डोसा, टाईप केलेलं ते हेच स्वीटकॉर्नच, पण ते कसं झालं ते एवढं परफेक्ट नाही जमल ते.
ते कसं आपण युट्यूब वर बघून बघतो ते तिथ त्यांच येतं आणि आपल्यात कायतरी बिघडत ते, हा
ते कसं एक दोन तीन वेळा ट्राय केल्याशिवाय त्यातलं हे कळत नाही ना. काय ते ते आता स्वीटकॉर्न हे पण तळून पण करतात.
होय नाही तर तसं अ तसं पण करतायेत एक एक जण. हम म्हणजे फक्त मीठ टाकून, चाट मसाला टाकून पण छान लागतय.
भेळ पण भेळ केलंस, हा तसच पण छान लागतय ते. त्याची पण छान चव असते.
हा हा. येत उन्हाळ्यात आणि पावसात जर जास्त असतय ना ते खातात.
होय, खर पोट बिघडतय ना तेन जास्त पण खाल्लं की. पावसाळ्यात हवा ज्या हे असत्या बाहेर
याला पण पाहिजे ते त्यावर. प्रारा
हम.